सांग कधी होते आता माझा सोळा टास्क झालेत. आणि याचे पैसे कधी निघतय मग?
येते का आठवड्या भराण?
त्या हजार बाराशे रुपये. काय नसल्यापेक्षा. करच की मधी भीटकवायच. पैसे भरपूर मिळवले काही म उधर म्हणजे काय विषय नाही. भिटकु हाय ना, नाही तिला म ज एम आयचं हे सांगालोय.
काढतो काय?
हम्म
वानसिंग, मानसिंग
वाॉशिंग मशीन
पण त्याला पाणी लय लागतय काय? वाॅशिंग मशिन
लागणार कि पाणी,
नाही, पाणी आलं कीच लावायचं ना, आपण सगळं धुणं,
तवर तर
धुवायचं खरं पाणी आलं की, जास्त लावायचं आपण धुण त्यात सगळी धुण जे काय धुवायचे ते धुऊन काढायचे तवा,
त्यात काय आणायच.
वाजतीया सोडा खर कपडे पण स्वच्छ निघतात. साबणाच साबणाच नाही ते, फ्रंट लोडर ते ह लिक्विड असतय की, ते घालायचे त्यात, किंवा ते पावडर ते पण एवढंस घालायचं तेच प्रमाण असतय. हे महागा आहे कि व्हय,
साबणा एवढाच आहे का त्याच कॉस्टिंग आणि जादा हाय,
कॉस्ट्यूगिं तसं म्हणाय गेले की, साबणाची पण आपल्याला तेवढंच पडतय. ते महिन्याच म्हटलं की, तेवढच पडतय. लागत नाही. लागत नाही. खर ते लई महाग हाय ओ,
काय निरमा आहे. न्हवका, म लाऊडस्पीकर आवाज अल्यागत.
कसं काय?
तू बोल कि, जवळ मोबाईल जवळ घे,
म्हणजे ते जास्त कपडे असलं तर परवडतय. ते साबन नाही तर उगच तुमची रोज चार कपडे मग ते काय परवडत नाही.
सगळची एकदम घाल. हिची पावती किती असतीया?
ते कस पहिला हे करते भिजवते कपडे थोडा वेळ, धून नंतर मग धुतय. मग धुन
धुऊन सांग की पुढं.
परत आणि
आणि
वाळवतय ते थोडा वेळ म्हणजे अर्धा तास वाळवतय. पंच्याहत्तर टक्के वाढवते नाही ते वाळवून पण निघतोय नाही नाहीतर कसं करायचं पावसाळ्यात कसं धुवायचं आपण कपडे आपल काय एवढं नसतात म्हणजे गरज वाटली तर त्यात टाकायचं नाही तर मग पाणी पिणी आलं की आपण हाताने धऊन टाकायचं त्या टाकलं की मग तेवढंच एक अ वाळवायला थोडं टाकलं की पंच्याहत्रटक्के वाळून निघते आणि थोडा वेळ टाकलं की वाळूनच निघतय कपडे फॅनखाली जरी ठेवलं तरी पण वाळतात
सगळं तिथेच घरा फक्त धुवयच ताप वाचतोय एवढंच दिसून गरजेचं हाय आपल्याला आणायलाच पाहिजे नव काय नाही आणलय की लाईट बिल वाढतय त्यान
डाईट बिल काय नाही तेज कस हा
हम्म
य तीन चार वेळा वापरल की एक युनिट येतय वाढत पन ते पण सांगतात कि तेनी ती आय वि एफ वाली
तुझ कुठल्या कंपनीच हाय ते
आमचं पण ते आय बी एफ च हाय होय होय होय
गोदरेज नाही तर हेज होत बघ वरफुल काय कुठल हाय ते एल जी
एल जी बिल जी नाहीये आय बी एफ होत
दाखव बघुया फ्लिपकार्ट किती किलोचय ते
ते सात किलोच काय तर हाय सहा काय सात किलो
आय एफ बी
अय एफ बी हा
ते काय हा त्यो सात किलोचा हाय ह्यो पण आ सात किलो हाय की ह्योच हाय नव हा ह्योच हाय आवाज कट तोय का काय तेवढं जरा हम मग हयो वीस हजार रुपयला आहेच कि
होयच
मग ह्यातल आठ किलो घेऊया मग हाय की नॉन वायफाय
मला काय वायफाय बीफाय एक्स्ट्रा तुम्ही म्हणाला फ्रंट लोडेड घ्या का कारण की त्यात स्वच्छ कपडे निघतात आणि हे जास्त बसतय ना
माल ज्यादा बसतोय मग आठ किलोच्या हिशोबान घे हे टॉपलोट बसत नाही चांगलं
हा टॉपलोड पण आहे थोडं चांगलं खरं त्याच्यापेक्षा चांगलं ते फ्रंट लोड
यायचं तर चांगच नाही दहा किलो पर्यंत आहे पाक नऊ किलोच तेवीस हजार रुपये ला हाय खरं टॉपलोडच.
फ्रंट लोडची जरा महाग असते, तर तेच चांगलं.
ते असं फिरतय तुझ. तुमचं असं, हवं ते आता असं फिरतय. हॅलो. हा.
म ते अंदर
ते असे फिरले की, जास्त गोळ गळ केला.
हा गोल-गोल फिरवते, त्याला ब्रश प नसते वाटत ते.
होय त्या बसते, माणसाची कपडे बसते. ह केव के बघा वा
वासाच्या निर्म्याला काय म्हनतात, लिक्विड कुठलं. वॉशिंग मशीन लिक्विड.
त्यात थोडे हे टाकायचं डिस्टर्जन.
वॉशिंग मशीनचं लिक्विड बघ.
किती आहे किती किलो आहे, किती लिटर आहे हा.
चार किलो आहे, सहाशे रुपये. चार किलो साडेचारशे रुपये, एवढ. तीन किलो, चार किलो. सहाशे रुपये, चार किलो. पाचशे रुपये ना, चारशे पान.
चिंट्या-पिंड्या सगळ्या खालीच
मेन चिंदेसाठीच गेले होते त्यासाठीच
चिंध्या काय, हगलेलं त्यात टाकताय काय.
ते खालीच की.
ते पाण्यात पाण्यान स्वच्छ.
नाही एक-दोन-तीन महिने तर, त्या चिंद्या पडतातच.
ह
तीन महिने, तीन-चार महिने.
जी ब आता पावसाळ्यातच हगीज, जून महिन्यात. नक् काला
ते अजून किती कॉल व्हायचे.
ताई हे सहा झालेत सातव आहे, अजून तीन मग वीस होत पूर्ण.
होय. कसं काय, माझं तर पंधरामध्येच कव्हर झालंय, तुमचं वीस पर्यंत कस का चाललंय.
टोटल तीस दिलेत आम्हाला आता. होय की, पण एकशे ऐंशी मिनिट तुमच, पंधरा कॉल मध्ये बारा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत बारा पंचे साठ एक तासाचा तुमचा आहे का तीन तास माग घे. एकशेऐंशी मधल.
तीन तासाच कव्हवर व्हायला अजून किती राहिलात त अजून तीन मिनट तीस मिनट राहिलेत वाटते बहुतेक
बारा मिनिटांचा एक कॉल व्हायलाय.
बारा पण पाच गुनूले
हे बाई हे बाई काय नाही होउ शकत. बर तुमच्या पुरत येतंय का नाही.
आमचं रोज पाचशे करायचा आहे बाळ. टारगेट.
पन्नास चे एकूण आहेत टास्क हम्म हम्म झाल
तुज अपडेट आलंय. कार्याचं
मग एकंदरीत वॉशिंग मशीन घेऊयाच म्हणतीस काय गरज हाय वॉशिंग मशीनची. हम्म पंचवीस हजार रुपये. पंचवीस हजार देऊ नका. मला काय मी काय पैशासाठी तुमच्या जीवावर बसलो मी पैशाच
त्यांनी काय तर त्याचं तिला वस्तू करल.
आणि कुठ डाव फिरवलाईस.